हॅलो हॅलो येतोय का आवाज माझा? माझा आवाज येतोय का म्हणल? हा. नाही, काय होतय पावसामुळ अग रेंज येते जात ते ना म्हून येतोय का.
हा येतोय.
मग
काय नाही. आवरलं आता, बसले जरा प्रॅक्टिस करत.
बरं तू ह्या वर्षीचं इंडियन आयडल पाहिलंस काय ग?
ह्या वर्षीच नाही ग. मला काय भेटलंच नाही. तरी ते जरा, जरा आहे लक्षात. ती ज्योती वगैरे होती तेच ना ग?
हम्म. तीच फायनलिस्ट झाली की. ज्योतिरमय हो.
तीच झाली का? काय आवाज आहे?
तिचा आवाज मस्त ऍक्चुली तिला हो हो तनिष्क.
हो हा,
तनिष्का शुक्ला पण तुला त्याची हिस्ट्री माहित आहे का तनिष्काची त्या?
नाही ग काय नाही एवढं, मी काय सांगितलं मी बघितलंच नाही.
इतका म्हणे तो डिप्रेशन मध्ये गेला होता. कारण डिप्रेशनचं काय कि एकदम लहान वयात डोक्याचे केस त्याचे पांढरे झाले होते.
हो.
त्यामुळे त्याला शाळेत चिडवत होते. कॉलेजमध्ये चिडवत होते. हसणं हे ते सगळं मग त्यान स्वतःला ते त्रास करून घ्यायला चालू केला. मग तो डिप्रेशन मध्ये गेला. दोन तीनदा सुसाइड करण्याचा प्रयत्न केला वाटतं त्याने काहीतरी पण स्वतः हा पण त्याने स्वतःहा सांगितला की संगीत त्यामुळं म्हणजे म्युझिक, गाणी
हो. हम्म,
च्या जोरावर त्यान पूर्ण आजाराला त्या हे केलं संप फून टाकला आयुष्यातून, मात दिली आजाराला. म्हणजे आता संध्या त्याला कोणतीही गोळी चालू नाही किंवा काय नाही. आणि सेकंड रनर अप येन म्हणजे काही जोग नाही.
जोग नाही होय.
आवाज तरी त्याचा सेम मोहम्मद रफी सारखा.
होय आवाज बेस्टच, काय आहे नादच खूळा आहे आणि.
जुनी गाणी, जुन्या गाण्यांसारखं नाही बाबा. जुन्या गाण्याचे लिरिक्स कसे होते, जुन्या गाण्यांचे म्युझिक काय होते.
होय एवरग्रीनच होतय ग सगळं.
रीग गाणी सगळी आणि, अ पूर्वीच्या नटनट्यासुद्धा पुर म्हणजे त्या गाणा गाण्यात स्वतःला वाहून घेतल्यासारखं ऍक्टिंग करत होते.
करायच्या, होय होय.
आणि आत्ताच्या गीतकारांना ते गाणी लिहिणं सुद्धा जमत नाही. म्हणून ते जुनीच गाणी परत नवीन रि ऑडिशन करतात, रिमिक्स करतात. सगळं, जुन्या गाण्यांच सगळी वाट लावून ठेवायला लागलीत माणसं.
होय, तसंच व्हालंय अगं.
उमा
काय जुनी गाणी ऐकली की, अय माणसं नाहीच आप आपण पण बघ की, कधी मूड आपलं आता ऑफ होतोच की कधी कधी तेवढंच म्युझिक ऐक, किती आपण फ्रेश होतो लगेच.
मी तत्री कधी कधी विचार करते. खरं असतं. मी कधी कधी विचार करते. की बाबा संगीत किंवा म्युझिक, सूर वगैरे काहीच नसतं तर जगात, काय झाला
हो.
माणूस एकमेकाला किती हे करत बसला असता.
होय, त्रासच देत असतं मग.
गाण्याशिवाय आयुष्य नाही बाबा, मी तरी स्वतःहून मान्य करते. ते तनिष्काकडे बघितल्यानंतर खरंच मी स्वतःला पण म्हणते की हा बरोबर आहे. गाण्याशिवाय आयुष्य नाहीये, गाणी म्हणजे सगळ्या गोष्टींवरच औषध म्हणल्यासारखा आहे.
हो.
म्युझिक साधं. मराठीमधले ती भीमसेन जोशी तुला माहित आहेत का? ऐकून तरी जुने गायक, शास्त्रीय गायक. ते कुठल्याही क्लास ला गेले नाहीत, स्वतः कुठलही क्लास अटेंड केलेले नाही, किंवा कुठल्याही गुरुकडे जाऊ ज्ञान घ नाही, त्यांची परिस्थिती च तशी नव्हती.
हां.
मग त्यांच्या बहिणीला पाठवलं त्यांनी शिकायला कारण दोघांपैकी एकजणच शिकायची परिस्थिती त्यामुळे त्यांनी काय केलं. बहिणीला म्हटले तू जा. आणि ती क्लास करून आल्यानंतर भावाला शिकवत होती. मी आज हे शिकले. आज मला हा आज मला हे सूर शिकवलं, आज मला ह्या सुरानं मध्ये गायला लावलं गुरूंनी, बहिणीच्या क्लास वर त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं, म्हणजे बहीण येऊन स्वतः रि हा. मग ते शास्त्रीय संगीतकारास त्यांचा कोणीही हात पकडू शकत नाहीत, असे ते शास्त्रीय संगीतकार झाले. गायक झाले. भीमसेन जोशी. एकेकांचा आवाज आता कोण गाणं म्हणतंय हेच सुद्धा कळत नाही. पूर्वीची गाणी ऐक कि लगे ओळखते की हा गा गाण्याचा गायक बाबा किशोर कुमार आहेत. किंवा या गाण्याचा गायक बाबा मोहम्मद रफे आहे किंवा मुकेश आहेत.
हो.
लगेच पटकन किंवा लता दिदी असतील आशाताई असतील. जुनी गाणी जुनी कळत होत. पूर्वी गाण्याच्या भेंड्या खेळायच्या.
होय. खेळायचो की आपण पण.
वेळ जात नसल्यानंतर. उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी गेल्यानंतर. ए काय करायचं? काय करायचं? गाण्याचे भेंढ्या खेळ्या कुठं एक तास गेलेला कळायचा नाही.
कळायचं नाही होय.
म किंवा लग्नात असं लग्ना
होय. लग्नात तर काय? किती? सगळं म्हणजे डान्स तेन बसवायचो. किती छान गाणी आणि सगळे बसवणार.
बसवणार. आता अलीकड पाहिलंस का ते गाण प्रत्येक म्हणजे असं लग्न कार्यालयात स्पीकर लावत नाहीत. ते माईक वर बोलणारे असतात ना. तसे गायकच बोलवतात डायरेक्ट. आपकी आपकी फरमाईश असत. त्याच्या आवडीचं गाणं सांगायचं आणि पूर्ण एन्जॉय करायचा कार्यक्रम.
होय तसच झालंय आता.
त्यांचा इनकम सोर्स पण चालू झाला
चालू झाला हो, प्लॅटफॉर्म मिळाला ग त्यांना पण
प्लॅटफॉर्म मिळाला त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचा आणि मी परवा एका कार्यक्रमाला‌ गेली होती तुला सांगते डॉक्टर फॅमिली होती सगळी ती रिटायर्डची पार्टी होती तर तुला सांगते, डॉक्टर लोकांचे आवाज तर इतके छान आणि ते स्वतः जाऊन प्रत्येकाने एन्जॉय केलं, मी ‌हे गाणं म्हणणार आहे मग त्याचं म्युझिक लावा मी ते गाणं म्हणणार आहे, एकदम शांत, एकदम शांत म्हणजे ते कार्यक्रम अलीकडचे गाण्यांमुळे किंवा ह्याच्यामुळे आता ते डीजे आले काय आले बाप रे बाप ते
डीजेच काय नाही सगळ त्रासच आहे त्याचा.
भयानक त्रास आणि कोण तक्रार करत नाही. कोण काय बोलत नाही. बर तू ती पुढची व्यक्ती काय गाणं म्हणते हे सुद्धा कळत नाही
कळतच नसते होय.
मग लक्ष देऊन ऐकलं तरी कळत नाही बाबा तिला काय सांगायचंय आपल्याला
होय तसंच होतय.
गाणी मा माझं लग्न झालं होत नवीन पिक्चर आला होता कुछ कुछ होता है, माझ्या लग्नात पूर्ण दिवसभर कुछ कुछ होता है, मधील गाणी होती एक एक आठवण एक एक आठवण
होय.
मग
बारीच ग आधीच घोळ काय म्हटलंयच ना ओल्ड इज गोल्ड उगीचच म्हटलं नाही ना ते
जुनी गाणी आलिया मी आता ते टीव्ही सुद्धा कस किंवा गुगलवर सुद्धा आता ते हे पण आलेय बघ अह काहीतरी नाव आहे बाई, कारवा म्हणे त्याच्यात पाच हजार गाणी आहेत.
होय होय आहे की ते रेडिओ टाईप असं. हम्म.
अऍक्च्युली ते आता जुन्या माणसना प्रेझेंट म्हणून पण द्यायला आले आता, द्यायला लागलेत कारवा म्हणून, जुनी गाणी ते कारवा पिक्चर मधलीच गाणी इतकी छान आहेत ना, पाच का सात गाणी आहेत त्या मुव्ही मध्ये. पण प्रत्येक गाणं हिट आहे प्रत्येक गाणं
होय आम्ही तुमच्या घरी ते म्हणजे टी व्ही बघायला यायचो का नाही तेव्हा काका की सगळ्या जुनीच गाणी लावायच्या जुनेच पिक्चर बघायच्या आणि सगळं स्टोरी सांगायची दोघं पण काका पण काकी पण. तुमच्या घरात आम्हाला खर तर जुनी गाणी ऐकायची सवय झाली आणि आमचा दादा पण लावायचा जुनीच गाणी मामा पण आमचे तसंच अजून पण जुनीच गाणी ऐकतात आता मोबाईल जरी आला तरी पण ते आ ता ची ऐकत नाहीत
ऐकत नाही जुनीच, मग आता ते कसं हीथ मला तीच सवय लागली आई बापूंची ती जुनी गाणी ऐकायची ते मग माझ्यामुळे माझ्या छोट्याला आवडतात व गाणी जुनी.
होय.
तो पण नेहमी जुनी गाणी ऐकत असतो.
हा हा.
मुलं आजकाल हम्म म्हणजे काहीतरी पिढ्यानपिढ्या चालत सदुसष्ट अडुसष्ट सालची गाणी अजूनही पाठ आहेत. मग. ते आजकालच्या आत्ता पा दोन हजार पंचवीस सव्वीसची गाणी लक्षात राहत
ते लक्षात राहत नाहीत खरंच राहत नाहीत.
म तरी मग नवीन एक बघ ते आत्ता नवीन मुवी आलेलं त्याच्यात पण एक दोन तीन गाणी छान आहेत‌. ते नाही का हिरोईन शेवटी मरते बघ कॅन्सर का काहीतरी तीला असतं.
कुठलं ग?
पाकिस्तानची हिरोईन होती. पिक्चरच नाव सनम तेरी कसम काय हाय बघ हा त्यातले पण छान स्टोरी पण छान घेतले आहे गाणी छान घेतले आहे त्याच्यात.
होय होय.
हा पूर्वीची गाणी शेवट ऐंशी, नव्वद पर्यंत गाणी छान वाटले मला.
हा.
ऐंशी, नव्वद पण छान गाणी होती पण म्युझिकशिवाय आयुष्य नाही बघत.
आयुष्य नाही होय टॉनीक हाय ते आपलं.
टॉनिक आहे कितीही लांबचा प्रवास असू दे हेडफोन घालून कामात जरी जुनी गाणी ऐकली तरी तीन तासाचा प्रवास
कळत नाही होय, होय कळतच नाही म्हणजे टाइम गेला ते.
होय चालेल असं बोलू परत कधीतरी आणि.
हो हो बोलू ना चालेल ठीक आहे ठेवते मग.